हॅलो मीनाक्षीताई कशा आहात
एकदम मस्त येतो मी कसे आहात
एकदम मस्त मला उद्याच्या साठी चांगली सकाळसाठी एक रेसिपी हवी आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला विचारते आणि उद्याची तयारी चालू आहे. तर अशी कुठली रेसिपी. उद्या म्हणजे आपण बोलतो ना नवीन एक तयार करायचा असतो प्रत्येकाला. काही ना काही खायचं असतं. काही ना काही नवीन नवीन पदार्थ हवे असतात तर मला अशी एक चांगली रेसिपी सांगा. जेणेकरून मी ती रेसिपी बनवू शकते.
हो हो बघा तर बघा तय मला आहे ना मस्त. छान पद्धतीने ढोकळा बनवता येतो ढोकळ्यामध्ये मी एकदम एक्सपर्ट आहे. तर ऐकताना आवाज येतोय ना.
हो ऐकतय ऐकतेय मी वाटलं तर लिहून पण घेणार आहे प ढोकळ्याची रेसिपी हवी आहे.
अच्छा हो हो हो हो तर बघा म्हटलं ढोकळ्याचं पहिल्या ना मी रवा आणि बेसनपीठच बनवते ओके. आणि. आता आपल्याकडे हा तर सेम म्हणजे आपण एक वाटी जर रवा घेतलं तर. एक वाटी बेसनपीठ घ्यायचं आपलं. बेसनपीठ घरचं असलं कोणत असलं तरी चाल काही प्रॉब्लेम नाही त्याला ओके.
ओके.
हॉटेल आहे ना आपलं ना. तुम्ही कशामध्ये वाब देतात आपलं ते टं.
आता आपण दोन ना दोन ह्याच्यामध्ये वापर ठेवतो ना. एक ते एक पातळामध्ये ठेवतो. नाहीतर एक मेकर आलेला आहे म्हणजे आपलं ते आपलं आजकाल कुकर आलेलं. ते आहेत त्याच्यासाठी त्याच्यामध्ये ठेवतो तर माझ्यामध्ये मला पातेलं. जेणेकरून ते लगेच आपल्याकडे असत.
हो पातीलील आणि तर तुमच्याडे ना का ते.
हॅलो.
हा स्टीलची टोकरी असते बघा आपलं ते घस. एकम छान वापस घेण्याचा प्रयत्न.
ओके तुमचा आवाज ना कट होतय ताई.
ह हम्.
तुमचा आवाज कट होतय पूर्णपणे.
आता येतय का आवाज.
ताई तुमचा आवाज कट होतोय.
हॅलो आता येतोय का.
बोला हा हा येतोय येतोय बोला पूर्ण ती जा आपली जी असते. अ हे. वाफेसाठी.
बघा. हा तर काय करायचं तुम्हाला सांगते आपलं एक मोठं पातील घ्यायचं त्यामध्ये एक वाटी. अ आपलं बेसनपीठ टाकायचं एक वाटी रवा टाकायचं ओके. त्यामध्ये आपलं हे असतं बघा ल लिंबू पावडर असते आपली लिंबू पावडर अस. हा तर ती एक चमचा टाकायची त्या मिश्रणामध्ये ओके आणि. अ पाच चमचे म्हणजे त्याच हे पाच चमचे एका ग्लासमध्ये पाण्यामध्ये. ती साखर असते ना ती विरगळून घ्यायची. एक एका ग्लासमध्ये ग्लासभर पाण्यामध्ये पाच चमचे साखर टाकायची हो. आणि एक चमचा सोडा आहे ना थोडा बाजूला काढून ठेवायच तो म्हणजे नंतर टाकता येतो. तोपर्यंत आहे ना गॅसवर मग ते आपलं ती पाटी असते ना तुम्हाला सांगितलं ना ती टोकरी असते बघा स्टीलची. त्यामध्ये खाली रिंग टाक पाणी टाकून रिंग टाकून त्याच्यावर ताट ठेवायचं जे ताट बसेल ते. आपलं ते व्यवस्थित अस ताटाला तेल वगैरे लावून आणि लिंबू पावडर चमचा मिठा खायच आपलं पोहे काहीचा चमचा असतना त्याचाच माप घ्यायच शक्यतो
हो हो
हा एक चमचा पोहे आणि त्या चमचाच्या मापाचे पाच चमचे साखरे एक ग्लास भर पाण्यामध्ये वितळून घ्यायची आणि एक चमचा लिंबू पावडर टाकायचे आणि फेटायच हाताने फक्त फेट त्यांना ना उलटा हात नाही उद्यायचा आपला आपण ज्या हाताने भेटतो ना तो हात सर तसच गोल गोल गोलगोल फिरत राहाचं फक्त त उलटा नाही फेर
उ नाहीि आपण कधी कधी कायतो अस करतना असल
उलट हा ते चूक नाही करायची ते ना फु फुगत नाही तोढूक क मग तो जागच्या जागी बसून हो असं असतं त्याच ते हो आणि उलटा हात नाही करायचा फक्त मस्त जोर जोरात जोर जोरात फेटायचा असं मग ते. फेटले का चांगलं वरती येत ते आस मी तुम्हाला सांगते. चार मिनिटं फेटायचं ते चांगलं चांगलं असं फेटलं का मग ती लिंबू पावडर वगैरे असते ती पूर्ण वळून जाते ते ग्लासर पाणी असताना आपण पाच चमचे साखर टाकलेली त्याच पाण्यात फेटायचं तेवढ्या पाण्यामध्ये वाटलं तर थोडंफार वाटलं तर थोडंफार नॉर्मल भरतून थोडं पाणी टाकायचं त्याच्यात आणि इथे फेटलं का मग चार पाच मिनिटांनी आपला जो एक चमचा भरे ना आपला टाटाचा सोडा टाकायचा पण खाण्याचा सोडा असतो ना आपला हो तो एक चमचा भरतो सोडा त्यानसरां टाकाायचा आणि तसच हात राहू द्यायच उलटा हात नाही करायचा एकदम जोरात जोरात फिरवायचं आणि डायरेक्ट वरती असं फेस होून येतं पातेल्याच्या खाली येतं ते मिश्र ना आपलं सगळं आणि, डायरेक्ट वरती त्या ताटात ओतायचं, जसं तसं ताटात वतायचं. हो त्यांना बी उलटा हात नाही, करायचा जसं आपल्या हात ना तसंच, पटकन होतून, द्यायचं आणि, ना अशी वाफ बसेल अशी, एक मोठी परात पालथी मारायची आणि त्याच्यावर काहीतरी ठेवून द्यायचं. आणि मोजून पंधरा मिनिटं होऊ, द्यायचे फक्त वाफेवर, एकदम छान, ढोकळा तयार होतो.
अरेवा आणि, तो आपण जो, आपण जो आता जो बनवलेला आहे, सगळं सारण त्या सारणापासून आपण खांडवी पण तयार करत
हो खांडवी पण, तयार करू शकतो. त आपण ताक टाकवून ताक टाकाव, लागतय ना त्यांना हम्,
खांडवीला ताक, टाकायला लागतो?
हो खांडविलाय ना ताक टाकाावं लागतं त्याला, फक्त ताक आणि बेसन पेट लागतं त्याला, यात लिंबू पावडर टाकतो, ना आपण,
तीच नव्हत की अ, खांडवी आजकाल खूप आवडते, आणि ती बनवायला कधी कधी खूप कठीण पण जाते,
कठीण जाते तसं, ठोकाऱ्याच आहे ना, हा या या ढोकळ्याचही, ना काही अवघड नाही तुमी ट्राय करा. तुम्हाला काही अडचण नाही, परत तुम्ही मला कॉल करा मी तुम्हाला सांगेल,
नाही मला तुमची ही रेसिपी ऐकूनच खूप आवडली, कारण काहीतरी नवीन
ह आणि खायला, पण एवढ टेस्ट लागते ना गरम गरम, डायरक्ट इतका मोठा फुलतोडारे खूप म्हजे, खूप मोठा फुतो हॉटेमध्ये सुध न तसा एवढा मोठ्या, मोठ्या सेट् मध्ये मिळतो ना, त्याच्यापेक्षा अस मोठा मोठा, फुलतो आणि टेस्ट लागतो, आपला घरचा तो जस्त आंबट पण नाही लागत जसं, गोड पण नाही लागत हा,
दर वेळेला हा ढोकळा करणं कसं आहे, एकदम पोटाला हलका हलक असं म्हणून आपण, खाण्याच म्हणजे हे करतो, तर ढोकला, इडली वगैरे, माझ्या मते मग इडलीला पण ह रेसिपी आपण ट्राय करू शकतो, जर आपल्याला फुग वयच असेल तर मी कधी काय करते ते उलटा, हात फिरवते सर्व करता, करता पटकन उलटा फिरवतो आपण,
त उलट्या हाताने अ, घेऊन जात ते फुलत नाही म्हन्ते, खाली बसतते वरती होत.
ओके धन्य म्हणजे तुम्ही खू हा, खूप चांगलं सांगितलंय.
हो आणि आपण जे वरती ताट ठेवतो ना, ते ताट पंधरा मिनिटं झाल्याशिवाय काढायचं नाही ते, व्यवस्थित खली त काढून घ्यायच, ना पंधरा मिनट टायमिंग लावून ठेवायचं जे, जेंव्हा ठेवता तेंव्हा फुल गॅस वर, वाफवायच मस्त आणि तडखा द्यायचा छान पैकी, लसूून बारीक, बारीक लसूण कापायच, कायच बारीक बारीक, मिरच्या कापायच्या कडीपत्ता, हे आपलं कोथंबीर मोहरी छान तडका द्यायचा, त्याचा छान लागतं मस्त,
मला तर ही नवीनच, रेसिपी ऐकायला भेटली,
हो तुम्ही करा ट्राय तुम्ही, करा हा खूप छान लागेल आणि कस आहे, आणि तुम्हाला सांगू का, घरच्या घरी म्हणजे ना इझी होतं, ते न कुठं काही जास्त सामान पण लागत, आपल्याना वाटलं आता घाई, आपल्याना नाश्ता बनवायचाय, किंवा कुणी पाहु आले अर्जंटमध्ये बनवायचंय, पोहे त्याच्यापेक्षा आणि खूप हेल्दी पण आहे, आणि इतका झटपट पंधरा मिनिटात रेडी होतो हा नाश्ता, आपल्या घरात बेसन,
हो पोहायला पण तेवढाच वेळ, लागतो उलट आपण ढोकळा ठेवते तोपर्यंत एका, साईड ला पण चहा ठेवू शकतो. गरमागरम त्यांना, ढोकळा सुद्धा हा छान, छानपैकी ते लोक पिऊ शकतात, आणि ही रेसिपी खरच छान ऐकायला भेटली मला, काहीतरी नवीन ऐकायला भेटलं.
हो खूप छान आणि असेच शंकरपाळे पण आहे ना शंकरपाळे बनवत तुम्ही. शंकरपाळे पण असेच बनव ते म इतके छान होतात ना एकदम असे खुसखुशीत होतात असे ते नरम लागतात असे छान.
म्हणजे शंकरपाल्यासाठी, फक्त शंकरपाल्यांसाठी जो आपण हे घेत तो त्याच्यामध्ये पण आपण लिंबाचा
नाही नाही नाही नाही नाही नाही शंकरपाळी लिंबाचे पावडर ची गरज नसते ना. शंकरपाळे कशी बनवायचे? तुम्हाला सांगते, शंकरपाळे बनवताना नई ना आपलं बघा फक्त मैदा घ्यायचा. आपण समजा एक किलो मैदा घेतला. मग आपल घरातलं माप असं एखादी वाटी म्हणा एखादा छोटासा डब्बा वगैरे किंवा पातेल असं घ्यायचं त्याचं माप घेऊन मग तेवढंच ती वाटी भरून साखर घ्यायची, तेवढंच वाटी भरून पाणी घ्यायचं. आणि तेवढंच बिना वीत -वितळ वितळलेलं तूप मग आपलं साधूक तुपासेल नाही तर ते दुसरं तुप असेल आपलं वितल तळ लावले ते तूप असतना ते घ्यायचं. आणि ते एकत्र करायचं त्याची उकळी आणायची. त्या पाण्याची ओके आणि ते पाणी थोडंसं कोमट झालं का, त्या कोमट पाण्यातच ती पिठ भिजवायचं आपलं. मैदा तो, आणि थोडस मीठ टाकायचं आणि लाटायचे. कट करायचे आणि तळायचे एकदम छान लागतात. स्वीट्स मध्ये पण असे भेटत नाहीे शंकरपाळे तयार होतात.
मी न नक्की नक्की बनवेल या सगळे प्रकार नाहीतर आमची जी शंकरपाळी बनते ना म्हणजे थोडीशी अशी वाटते ते अशी खुसखुशी जी पाहिजे हा कडक कडक म्हणजे बनतय छान.
अ -छोट्या आपल्या मुलं हाय ना खूप छान खातात. असं बाहेरचे बिस्किट बाहेरच देण्या पेक्षा प्रत्यक्ष असं केलेलं घरात हेल्दी पण असतं आणि छान खातात ते येता जाता नाही का असं. आपण पण चव लागते त्याची.
हो चविष्ट आणि शंकरपाळ्या कश्या आजकाल आपण बाहेर जरी फिरायला जरी गेलो तरी असे काय प्रकार हा. घेऊन जाऊ शकतो. आणि तुमच्याकडे एवढं भारी भारी रे आहेत ना सगळे. म्हणजे म माणूस सहज म्हणजे आता मी आत्ता जसं कॉ हे केलं, म्हटलं बघावं आपल्या ताईंना आपल्या ताईंनाच कॉल करून की बापरे, मला रेसिपी सांगा म्हणून आणि तुमच्याकडे खूप छान आणि मी बाकीच्या रेसिपीसाठी सुद्धा आवर्जून कॉल तुमच्याकडे खूप छान रेसिपी आहेत.
हो हो नक्कीच ना
म्हणजे तुम्ही माझ्या मते ना तुम्ही ना क्लास घ्यायला पाहिजे. कि अ -चालू करा क्लास. अ-हे माझ्याकडे अशा अशा रेसि पी आहेत लिहून ठेवा. मी तर म्हणेल मला
मी तरी ना माझ्या जेवढा फ्रेंड सर्कल आहे ना एवढ्यांना सगळ्यांना शिकवून दिल. मस्त सगळ्या जणी आता त्यांचे त्यांच्या घरी मस्त ढोकळा बनवतात, असं तसं सगळं बनवतात असं छानपैकी सगळ्यांना शिकवून दिलं.
एकदा सकाळी म्हणे बाबा मी आता घेतले म्हणला मला हे करा म्हणून. ओके चालेल चालेल तुम्ही खूप छान प्रकारे मला ढोकळ्याची रेसिपी आणि शंकारपाळ्याची रेसिपी सांगितली. मी उद्या नक क्की ट्राय करेल आणि धन्यवाद तुम्हा
थँक्य यू हो चालेल ठीक आहे बाय. हो हो बाय हा.